हो झालं का जेवण, हा झालं. काय काम केलं आज?
काही नाही घरीच होती, पोरगं सांभाळलं. काही ते कार्या एप मध्ये टेस्ट करायच्या होत्या. हाव का? तुमचं काय चालू आहे.? काय नाही, घरीच होती मी आज. पाऊस पाणी काही नाही इकडे हां ठिक आहे. ं नाही नाही, आयच ते मला एकच भाग बोललीच हां, ते तर आहेच.
हो, आपल्या बोल, गप चिप बस
ते ऐकायला येऊ न तुमच्या मध्ये ठेवा बरोबर ऐकायला येत
यय मारे आम् मारे जापश गार गार म मैने खनला गारी दि हारेने कनबजुले खन, ब नाही नाही, हं. ये नाही बोली क्या, रुबनाने अरेब के औरतने पारे प्याार कैही दिले ओ देख. आणि भुकिू लागा र पण उसगरज करख हा तुम्ही याव न मी आमको बताव. हमने का क कैसा राना क करना. बेटा रखा फिर रायता, ल कर राहा फि बेटे समजा. बेटेने बंडलोसे, व गोन्याे पैसे कमाया बापने ल्या आणि अब इसको बोलो कार हे काय तो ह रजित बैन बोले, पहिले आकला आहे, आणि आग बुद्ध इन ब बुद्ध का एक रूपया नही. ते दु लोक पचास पचास हजार रुपये देतो, एक कढाईे हे बडेे गोश गालतात नि एक कुकर मे मुर्गे गलता स आणि बोलते रे, मैने कुछ पक्का नाही ईसका सालन म त चट्टाट फेक द तार हा, भुल गयी के